आवाज येतोय का?
हा हा येतोय, माझा.
हम्म, तेती जलीस.
नाय अजून, आता स्वयंपाक करा भाकरी करणार होतो, ह भाजी भाकरी. आधी कॉल करून घ्या म्हणाल, मग नंतर करायचं. साडेनऊ ला जावतात.
होय, बरीयसेय
अ.
हो जेवलो, जरा तबेत डाउन झाली या. हम बसल्या् बारवर.
हा, काय झालंता बिगडलीया?
का तवाररा नाराज व्हायला, खायचं न झोपायच, थोड
ह् झोपलाय का काय?
हम् नाही झोपलो ते जरा, हे आज चकी चालूया नी. हा आवाज होते ना ते त असत
हा हा
बाहेर आलाय आता आवाज
हा नाही थोडा थोडा नाही येत हम् माझ कामाला गेला नाही
होय ना, गेलतो की. हो, आता काय करायचं?
हा हा.
मला तेवढच करून आलो मुद्दामून, हम्म हम्म. ते गजरा वगैरे करत अस ना तू
गजरा काय आता ये ना झाल्यात म्हणजे जास्तऊन ऊन असत की नाही पुण्यात जास्त असत मे महिन्यात मार्च एप्रिल ला
कुठल्या कुठल्या फुलांच कररजयचं
ते पुनेरी काकडा
हम्
दोन तरी जास्त असतात का कडाु कधी तर मग गुलाबाचे येते पळ अ आणि आणि एक हे असते बय कारण बतला ते फुल असते ते कध भरड असं काय तर म्हणतात करा कळीला ते एकदम फुलत नाहीत कळ्या
हॅलो
हॅलो हा
अते का
कसला तर आवाज यालाय चक्कीच वाटत
हा आता य तेे का मजा आवात
हा हा या
हम् अग् बोल
हा हा काय म बोला की
काही नाही बघ खाऊन बसलंय रेच जर थोड्या वेळात झपायचं म्हणलं आदलं उकरर झपायचं हम् हो जेवण सुख
ह हा घरी जातय का नाही आमच्या हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो आवाजते का ग हॅलो दीपाली